हा बोला.
काय करायल्या?
काय नाही आता जरा, हा.
पाऊस वगैरे चालू झालाय तिकडं?
पाऊस नाही उनच आहे बघा.
हम्म हम्म, इकडं आमच्याकडं थोडं आभाळ झालंय वातावरण व्हाय लागलंय पावसाचं. थोडं वारं सुटलंय आता. अ पण पाऊस काय पडेना झालाय.
तुम्ही मसाला, चटणी वगैरे काय वापरताय मग?
चटणी. म्हणजे भाजीसाठी का चटणी करण्यासाठी असं?
नी करण्यासाठी किंवा काय?
हा घरात चटणी करण्यासाठी काय मग आम्ही ते लसूण चटणी करतोय ते. तेच आम्ही असं म्हणजे रेग्युलरली कधीतरी वापरतो. मिरच्या म एवढं काय मला माहित नाही मिरच्या ते, म्हणजे मम्मीच करतात ते. पण ते ब्याडगी वगैरे ब्याडगी आण णी अ दुसरं आणि कोणतं तरी ते तिखट मिर लं तर मिरची हा. असं काहीतरी वापरतात. अजून दोन तीन प्रकारचे असं वापरतात. तयार करण्यासाठी. बाकीचे काय म? खोबरे जिरे धने. आणि- आपलं हळकुंड हे सगळं तयार करून-
हम्म कांदा-
हा. कांदा काही आम्ही एवढं वापरत नाही जास्त. ते नंतर नंतर न कसं अस आं - ओल पहिल्या पहिला होते. नंतर ना, जास्त सुकल्या सारखं होते चटणी.
आमच्यात कस कांदा वाळवून, अस करकरीत- करून मग कुरकुरीत करून, त्यात चटणी हे करतात.
होय काय? म्हणजे तळल्यानंतर न कुरकुरीत होते त्या पद्धतीने का वाळवूनच?
वगैरे व असतोय माहितीय का कांदा काळा
तळल्यानंतर होतय.
हा. तसा कांदा करून देते आम्ही.
हा हा.
हम्.
आम्ही पण. म्हणजे कांदा कस पहिल्या पहिल्या आम्ही वापरत होतो. पण ना नंत- त्या नंतर ना ते, व्यवस्थित होईना म्हणजे असं राहिना चटणी. पण त्यांना कांदा काही- म्हणजे वापरते, पण नाही असं जास्त नाही एक किलो दीड किलो एवढंच. चार चार पाच किलोची चटणी असेल तर.
हा हा. होय कोण म्हणतात काळी पडते नंतर. तर नंतर चटणी कांद्यामुळे गाठी गाठी होतात. हम्म.
तेलकटपणा जास्त राहतो. म्हणजे असं वाटते आपल्याला कांदा घातल्यानंतर- तेलकटपणा राहील असं. पण राहात नाही तेलकटपणा जास्त.
तेच आता उन्हाळ्यात करून ठेवली असेल चटणी तुम्ही?
होय. पहिल्यांदा चटणीच केली. कारण गेल्या वेळेला कस- अस जरा आहे म्हणताना, शेवट शेवटला करायचं असं म्हटलं पण, पाऊस जरा लवकर चालू झाल्यामुळं- अ नंतर मग म्हणजे थोडं वाळवायचं, परत पाऊस आला म्हणून आत अस जरास गोंधळ उडलेलं. म्हणतांना पहिला - हा. म्हणून लवकरच करून ठेवले काय?
हा.
अन ते झाल्यानंतर हा हा. भाजीसाठी वगैरे असा कोणता मसाला तयार करून ठेवताय घरी?
अ मसला असं का नाही? आम्हीओ वा वाळलं खोबरं असतं की ते लसूण- कोथिंबीर घालून तो कणस फ्रीजमध्ये ठेवते. हम् रोज थोडा थोडा घालायचा.
हा हा.
हम्म.
ते आम्ही पण असते गोडा मसाला जे आहे ना सगळं जिरे, धन वगैरे ते सगळं त्याच म्हणजे भाजून वगैरे तीळ तेन असं सगळं भाजून त्यामध्ये अ मिक्सरला वगैरे बारीक करून ठेवतो अस गरम मसाला अस होतय ते अ आस कधी कधी तर आम्ही वापरतो मंग भाजीसाठी
हूं हूं हूं लय काय काय करून ठेवायला लागतय.
आणि प्रत्येकांच्या घरात जस आवडीनिवडी वेगवेगळया असल्यामुळे सगळ्यांच्या गोष्टी अस वेगवेगळे असतात नवीन नवीन कायतरी
गहू, जुंदळ ते सगळं आणून ठेवलं काय आमच्यात कस वर्षभराच एकदमच आणून ऊन वाळ वाळवून आणून ठेवते कारण आता पाऊस लागला तर सार कोण दुकानला जात बसणार दळपांच्या साठी हम्म
आम्ही पण तसच कर ते वाळवून पावडर वगैरे लावून त्याला ठेवायच हा हा
उन्हाळ्यात आता पावसाचं वातावरण झालं आता हे होते ना काय मिळत नाय करायला.
होय.
हम्म हरभऱ्याचे डाळ वगैरे सगळं वाळवून ठेऊन.
हं तुम्ही असं म्हणजे हरभरे वगैरे अस ते तयार हरभरे असतात ते घेऊन त्याजे अ डाळ तयार करून ठेवता का डायरेक्ट
नाय नाय डाळच घेत डाळच की तुम्ही तस हरभरे घेताय काय?
हा म्हणजे आमचे शेतातले हरभरे असल्यामुळे आम्ही थोडं त्याला डाळ करून असं ठेवतो. थोडंफार हरब हरभरे तसच ठेवतो आणि एकवीस ते पंचवीस किलो लागेल त्या पद्धतीनं डाळ तेवढंच वीस ते पंचवीस किलो करून ठेवते. कारण डाळकस लगेलगे खराब व्हायला बघते पण हारबर आहे तस चांगलं राहतात.
हा हा म दाळ काय कधी पाहिजे तेव्हा करता येते.
होय पण ते कसं जरा असं वातावरण थंड असेल तर मग ते भरडून वगैरे देत नाहीत ना मशीनमध्ये घेत नाहीत त्यामुळ मग त्याला पण अस त वातावरण उन्हाळ्यातच जास्त त्याला डाळ वगैरे करता येते आपल्याना पावसाळ्याचं वगैरे वातावरण असेल तर मग होत नाहीत. ती नीट पडत नाही मग बारीक बारीक होतय जास्त. त्यामुळे जे काय असेल ते असं उन्हाळयातच चांगले वाळवून वगैरे ठेवून करू शकतोय आप
हा
आणि काय काय
आणि काय
आलं लसूण पेस्ट वगैरे तुम्ही घरीच बनवताय काय विकतची आणताय.
हा नाय विकतच कसं ते कधी तयार करून ठेवलेलं अस काय माहित चांगलं अस तयार ते नसतंय म्हणून आम्ही घरीचं तयार करतो ते अस काय स्पेशली वेगळं काय त करून ठेवत नाही अ लागलं तर लागल तस त्या पद्धतीन थोड थोड करून घेतोय लगेलगे वापरण्यासाठी
हा हा हा बाहेरची काय कधी काय बनवून ठेवलेले असते काय माहित आम्ही पण घरीच बनवतोय.
हा हा म्हणजे एकदा आणल होत आम्ही होत चांगलं बऱ्यापैकी पण तेवढं सगळं एकदम वापर वापरलो नाही आम्ही ते आणि फ्रीजमध्ये पण ठेवायचं नाही असं म्हणतात. ते आलं त्यामध्ये असल्यामुळं
हा
हम् म्हणताना मग आम्ही ते चारच दिवस ते लगेज खराब पण झालं म्हणून आम्ही लागल तसं घरातच तयार करून घेत
हा मुलांना डब्याला काय काय म दताय तुम्ही
काय,
ल मुलग्याला डबायला म्हंटलं काय काय देतय?
डब्याला डबबा असं काही असतं जाग नसतं. पण लागल तस घरीच काहीतरी आंबोळी, किंवा इडली नसेल तर मग आता भाजी वगैरे जास्त काही काय खायला बघत नाही म्हणत ते मेथीचे भाहा पराठा वगैरे ते तयार करतो ह मध्ये मध्ये ते बी पण खायला म्हणजे खात नव्हता आणि त्याला खायला घालाय. होत म्हणताना ते बीटचे उतपे वगैरे ते तयार करून दिले सार सारखं ते आवडलेलं त्याला मागस होता सारं सारखं कर म्हणून कारण त्यामध्ये जरा कलर वेगळा येतो ना त्यामु खातो हो ते
हा हा
नवीन दिसलं दिसत असते त्यामु
रोज प्रश्नच पडतोय सकाळी उद्या डाब्याला काय द्यायचं.
होय आणि आता स्कूलमध्ये पण जरा स्ट्रिक्ट वातावरणसल्यामुळेच प्रत्येक दिवशी काहीतरी काहीतरी वेगळं वेगळेंच द्यायला लागते रोज तेच तेच नाशते. काहीतरी देऊन चालत नाही कारण लगेच स्कूलमधून कॉल असं का देतय.
ह् ते पण बरं आहे मुलांच्या सा सगळं हम्म
तुम्ही काय काय करताय मग, काय अस भाजीपोळी कोणती पण चालते डब्याला
चालते तस चालतय तर हा कसा मोठा झालाय ना पाचवीलाय
हा हा
हम तो तो अजून लहान ला पण मी चपाती भाजीच देते डा उसळ कधी भाजी त झुणकाचे पोळे तिचे नऊ ला गेल्या नऊ ते चार असते.
हो काय मग लवकरच आहे की न म्हणजे आमच्या वेळी कस दहा साडे दहा म्हणजे अकरा ते पाच असणार त्यामुळे दहा साडे दहा नंतर तर आम्ही घरातून जायचं.
हो त्याच पण तसच होतं पण आता ऑलिम्पियड ला घातलंय. त्यामुळे त्यांची स्कूल त्यारा टाइमिंग वेगळ आहे. नऊ ते चार हम्म
हम् हम् आता प्रत्येक स्कूलचं पण वेगवेगळं टाइमिंग
टायमिंग होय आधी कस एकच टायमिंग असणार.
होय, सगळीकडे एकच असणार आणि ते पहिल्याचं वातावरण पण छान होत. तो सगळळा युनिफॉर्म वगैरे सेम असणार आता प्रत्यक्ष वेग वगळे एका शहरात कितीतरी युन म्हणजे युनिफॉर्मल लवकर लक्षात पण देत नाही, एक एक तरी असं थोडंफार काहीतरी चेंजेस असतात पण सगळे सेम सेमच असतात. असल्यासारखे आहेत जवळपास
तुम्ही काय काय करत होता, शाळेत असताना मग?
आ्ही लय काय काय केलंय, आता शाळेचे दिवस आठवले की जाऊन वाटते गप्प शाळेेत तंबच आवडते काय नको, नको होत होत आणि आता शाळा जाऊ वटते, तुमच गेट टुगेदर वगैरे झालं काय.
अ हा. म्हणजे गेल्या वर्षी असं प्लॅनिंगणत पण आम्हाला जायला मिळालं नाही त्यावेळेला.
आमच अजून चालू आहे प्लॅनिंगच चालू आहे, अजून नाही झालं, छान वाटतेय.
हो आमच्यात म्हणजे आहेत. ते ग्रुपला आड आहेत थोडेफार म्हणजे, एक पन्नास पंचावन्नचा पट होता आमचा त्यामध्ये नाही म्हटले तर आ तर तीस पस्तीस आहेत ग्रुप ऍड पण ते पण सगळे असं जॉब नवीन नवीन आत्ता आत्ता जॉबला लागल्यात ना सगळे त्यामुळ असं हा जरी बोलायचं म्हटलं, तरी त्यांचा टाइम वेगळा याचा टाइम वेगळा, वेगवेगळ टायमिंग असल्यामुळे असं एकत्र बोलताच येत नाही कुणाला. होय!
हम्म.
आज मेसेज केला की, आज संध्याकाळी एकाचा रिप्लाय दुपारी एकाचा रिप्लाय असं काहीतरी असते.
शाळेत कु शाळा, म्हणजे शाळा अस, त्यावेळी नको वाटत असते पण आता ते शिक्षक, पण आणि सगळंच भारी वाटते ते, अच ह
आम शिक्षक पररवा भेटलेले आम्हाना म्हणजे, आमच्या गावाजवळ ह ते त्यामुळं कधीतरी गेलं तरी असे बाहेर ते दिसले तर मग बोलणं होतं आहे आमचे म्हणजे ते बोलत होते ते आता येतसा काय फसता त्यावेळेला होईल. ण म्हणजे कस जव असल्यामुळे कातरी तक्र असेल तरग घरच्यांचे लगेच ते सांगत होते, अस मग त्यामुळे आम जरा त्या सरांच्या वरती अस जला राग असल्यासारखा असायचा. त्यांनी लगे लगे मध्यस्थी करतात, लगेच बोलतात, घरी सांगतात, अस पण आता गेले की त्यांना बघितलंहा ले मग सगळं आठवते, त्यावे पहिला पहिलंचग.
ते वेगळंच असत आपल्या आधीच आणि आताच ह
कोता आवडत होता हो तुम्हाला?
माझा मॅथस फेवेट ह ह, मला कधीच मॅथ्स ला कमी मार्क नाही का कायम आऊट ऑफ आउट मला दहावीला पण ऐकशेआठेचाळिस चाळीस आहे दीडशपैकी हम्म होय, मला मॅथ्स ला आवडते तसच माझा मुलगा पण माझ्यासारखा च मॅथ्स मध्ये एकदम हुशार आहे.
हा हा हा.
ह
आम्हाना मॅक्स म्हणले क पहिला झोप आम्ही. असं मी तरी खूप वेळा असं नाटक करत होते बँंच वरती जपणार डोकं दुखवल आणि जर चष्मा लागले ना, त्यावेळेला नुकताच अ आठवी नववी ला असताना. मग त्यावेेळेला कस, ते डोकं दुखा लागलय असं, वगैरे काय पण सांगून त्या त्या लेक्चरच्या वेळेला झोपणार. जास्त आणि नंतर मग,